अ नमस्ते.
नमस्कार. काय चाललंय की, कुटाय आता.
आम्ही आता होतो लायब्ररीमध्ये होतो.
हो का.
हा. लायब्ररी मध्ये बसलेल आहे.
काय अभ्यास चालू आहे का?
हा इंजिनिअरिंगचा अभ्यास करावा म्हटलं. पेपर चालू आहेत.
कधी आहे पेपर तुमचा?
ह इंजिनिअरिंग चे पेपर आहेत आज. इथून पुढं उद्याच्या सोमवारी एक पेपर आहे. नंतर एक तारखेला आहे. नंतर तीन तारखेला.
इंजिनिअरिंग मध्ये आहेत का जॉब सध्या. मेकॅनिकल वगैरे, आयटी, कम्प्युटरला?
हम्. इंजिनिअरिंगमध्ये म्हटलं तर, माझ्या रीतीने इंजिनिअरिंगमध्ये आत ताच्या सीझनमध्ये जास्त जॉब आहेत. आपल्या बाकी जर एज्युकेशनमध्ये म्हणजे म्हणलं तर डॉक्टरिंग लाइन म्हणा, मेडिकल लाईन म्हणा या पडता तर बेस्ट म्हटलं तर इंजिनिअरिंग लाइन कारण की, गव्हर्मेंट जॉब खूप आहेत हा. सरकार रेल्वे आर आर बी, एनटीपीसीच्या काढायली. त्यानंतर तर एस एस सी जी डी मध्ये खूप आहेत जॉब.
हा एस एस एस जी डी वगैरे ते माहित आहे मला. आणि ते एस एस सी जीएल मध्ये काय तरी इन्कम टॅक्स वगैरे.
हा हा त्यामध्ये पण आहेत ना. आणि कंपनी मध्ये म्हणले तर पॅकेज वर जॉ जॉनिंग व्हायली. कंपनी मध्ये खूप जॉब आहेत.
ह आय टी कॉम्प्युटर साठी.
हा आयटी कम्प्युटर. आयटी कम्प्युटर साठी तर कंपनीमध्ये बेस्ट आहेत. मेकॅनिकलमध्ये थोड्याफार आहेत.
हम् हम.
हमं.
मग तुमचा कसा होईल चालू आहे शिक्षक?
आता आमचं चालू आहे. प मेकॅनिकल इंजिनिअरिंग. आम्ही गय हा अगोदर आम्ही डिप्लोमा केल्या दोन वर्षाचा कंप्लीट. त्यावर आता से कंड इयर ला ॲडमिशन भेटली मेकॅनिकल
हम्म हम्म. कुठ केल पॉलिटेक्निक तुम्ही?
आम्ही पॉलिटेक्निक केलेला आहे गव्हर्नमेंट कॉलेजला आहे हिंगोली.
हिंगोली ला का. बरं बर हिंगोली चांगलं आहे का ते कॉलेज? मला तिथे ऍडमिशन घ्यायचं.
अ हिंगोली हिंगोलीच बेस्ट कॉलेज आहे.
हो का.
हा म्हणजे तिथं कंपनी. कंपनी वगैरे सगळ्या पॅकेजच्या कंपनी येतात नंबर एक
हम्म हम्.
तरीच माझ्या दोन हजार चोवीस ला अं पर मंथ पस्तीस हजार रुपयावाली कंपनी आलती रिलायन्स.
हो का.
हा त्या कंपनीच चांगले पॅकेज भेटले.
बरबरं बरबर. हो, बाकी काय आता इंजिनिअर
आता इंजिनिअरिंगचे पेपर अ पाच तारखेला संपणार आहेत, पुढच्या महिन्यातल्या.
मंग नंतर नवीन सेमिस्टर.
नंतर नवीन सेमिस्टर आता युनिव्हर्सिटी आमची काय जसे अ नोटिफिकेशन देतील त्या रीतीने आम्हाला वागणं लागतंय.
म्हणजे, तुमची युनिव्हर्सिटी नाही ना आज, उद्या पेपर डायरेक्ट आज टाईम टेबल येते म्हणून.
नाय, थोडीफार म्हणजे युनिव्हर्सिटी त्यातली नाही. मा जे ते कार्यकर्ते जे काम करणारे
हम्म, हम्म.
थोडाफार प्रॉब्लेम होतेय, म्हणजे कधी मधी इश्यू येते वरून. साईडचा इश्यू ते, म्हणजे थोडेफार प्रॉब्लेम होत राहतात.
काही खांद्यावर हात ठेवल तर काही नाही, पण दर वेळेस तसं नसू नये.
हा, दर वेळेस नाही, दर वेळेस तसं तेवढं नाही.
हम्म, हम्म.
हम्म. डी बा टू युनिव्हर्सिटी आहे आमची.
बर, बर.
हा, टाइम टू टाइम होते थोड्या फार, मात्र तेवढं काय म्हणजे आपले जसं पाहीत आपल्या त्या रीतीने होते. हम्म, बाकी युनिव्हर्सिटीची या टायमाला आता नवीन सेम चालू झाली आमची हेच अ याचेच पेपर राहिलेले आहेत.
होय तेच तर, कारण आमच इकडं चालू झालं सातवा सेमिस्टर
हा.
म्हणून मग तुमचे जे पेपरच राहिलेत आणखीन.
अच्छा, अच्छा,
आमची कमप्युटर सायन्स आय टी. हा, अ आता ते आमचं चालूच आहे, कंपन्याच हे ते. हम्म.
हाव का?
हम्म.
तुमचं अ कस राहती.
आमचं ऑटोनॉमस कॉलेज आहे, त्याच्यामुळे आम्हाला तेवढं काय टेन्शन नसतंय, आमचं आम्हा आ आता आत्ताच माहित असत की, आमचा पेपर कोणत्या तारखेला आहे म्हणून.
हो का?
हम्म आणि त्यामुळे आम्हाला तेवडं टेन्शन नसतय ह्याचं अ पेपर चव वगैरे आणि हेच की, आता लास्ट इयर असल्यामुळे थोडस ते चान्स चालू आहे की, जॉबचं कंपन्याच अच्छा, तेच अभ्यास चालू आहे.
हा हा, अच्छा अच्छा, अच्छा.
हम्म.
तुमच असं म्हणजे अ... म्हणजे पेपरांचा याचा, त्याचा शेड्यूल कसा राहते. तुम्ही अभ्यास कशी करता, कशा रीतीने करता, काय थोडंफार?
पेपर च काय नसतय, कारण आमचं कस ऑटॉनॉमस कॉलेज असल्यामुळे कसं असतय, क्वेशन बॅग आम्हाला आदीच देत ऑलरेडी देत होतात.
तर र.. कसं असते माहिती आहे का, जर पेपरमध्ये चार क्वेश्न येत असतील तर आम्हाला आठ क्वेशन देतेतं. तर पेपरमध्ये दहा क्वेश्चन असतील,, तर आम्हाला वीस क्वे्शनत म्हणजे दोन क्वेश्चन एक्स्ट्रा देत होते. एक क्वेश्चन च्या मागं
हा हा
त्यामुळं काय होतं की, पोरं काय करत की तेवढे क्वेश्चन जे पोरं अभ्यास करतात ते डायरेक्ट रा कोोचा
त्यामुळं टेनशन नाही राहतं ना, आमच्या कसं ते थोडसं पॅटर्न चेंज असते. जैन अ मिड्स सेमेस्टरला जास्त मार्क घेतले त्यायला,, अ जे एंड सेमिस्टर असे त्या म्हणजे डायरेक्ट साठ पैकी दहा किंवा बाराच मार्क घेऊन लागतात, किंवा चार किंवा पाच घेऊन लागतत.
हा हा.
त्यामुळं आमचं कॉलेज जटनावस असल्यामुळं इथं पास होण्याची सं संख्या जास्त आहे जसं कि एका क्लास मधून फक्त एक किंवा दोघं जण नापास होतात.
हं बाकी की जर युनिव्हर्सिटीच म्हणलं तर मग, एका कॉले एका क्लासमधून फक्त पाच किवा सहा जण पास होतात. बाकी सगळे नापास होतात.
अच्छा अच्छा.
त्यामुळं ते आम्हाला एकदम
म्हणजे म्ह म्हणायचं म्हटलं तर तुम कॉलेजची म्हणजे सरचा आहे आमचा तुम्हाला चांगलाच पाठ्य पाठिंबा राहत वाटते
हा आरामशील म्हणजे, कसं आहे की सरपाशी जरी आपण जाऊन बसलं स कोणती गोष्ट नाही येणार तर तर सर सांगू शकतात की हे गोष्ट कारण ऑटोनॉमसचा अर्थच असा असतो की, जे सर आपल्याला शिकवायले तेच पेपर काढत असतात तर.
हा हा.
त्यामुळं टेन्शन नाही राहत, पण युनवर्सिटी मध्ये कसं राहतं की, पेपर काढते युनिव्हर्सिटी शिक्षक शिकवतात एक, पेपरला येत एक, असं पण होऊ शकते. त्यामुळे ऑटोनौमिस मधी- पण ऑटोनॉमस कॉलेज च कसं रातं की कटॉप जास्त राहतं ऑटनॉमसचे मधे,, आता नव्वदच्या खाली कॉलेजेच भेटत नाही वाटतं, कोणालाच.
हो का.
त्यासाठी पर्सेंटेज वगैरे घ्यायला लागतात, म्हणून ठीक आहे
हा, म्हणजे तुमचं ऍटोनॉमस असल्यामुळं रेग्युलर तर कराच लागत असल ना.
हा, रेग्युलर तर करनचं लागते सेवंट फार्सेंटेंडस
ठीक आहे ठीक आहे, आमच्या नाही आमच्या कॉलेजचा वेगळाच नेम आहे. म्हणजे कसं, की ज्या म्हणजे मुलाची परिस्थिती ह्या बिकट आहे बाबा होऊ शकत नाही कॉलेज, त्याला कंपनी किंवा वेगळे ववेगळे काम कंरा लागतील, म इंजिनिअरिंग तर शिक्षण तर कंम्प्लीट करायचंच आहे त्याकरिताच म्हंटलं तर आमचं कॉलेज हे बेस्ट आहे. कॉलेजमध्ये असं नाही, की बाबा आपल्या आमच्या कॉलेजला कॉफी चालेली आहे या रीतीनं तर काही होत नाही. आपण आपला अभ्यास करणे, रेग्युलर असं सगळ्या सगळ्या विषयी म्हणजे कॉलेज जसं जसं नोटिफिकेशन टाकते बाबा म्हणजे आमच्या रीतीन तीन नोटिफिकेशन टाकते, की बाबा तुमचं येणं होत नाय. तुम्ही ही ही ही ही गोष्ट ऑनलाईन कंप्लीट करा.
हम्म हम्म.
त्या रीतीने आम्ही सगळ्या गोष्टी कंप्लीट करतो.
म ते बरं आय ना? हा पेपरला तर रेग्युलर जाणार ते कोणीकडे पण.
हा.
असं काय नाय कारण ते इंजिनिअरिंगचे पेपर आयत ते काय दुसऱ्या एक्झामचे पेपर नाय मुक्तं फिक्त.
हा हा.
हम्म, असं काय नाय आणि इंजिनिअरिंगला कायतरी स्कॉलरशिप काय असते ना वाटतय?
आं?
स्काॉरशिप पण असते ना वा
हा इंजिनिअरिंग ला भेटते ना डॉक्टर पंजाबराव देशमुख ची स्कॉलरशिप ही स्टुडंटला भेटते म्हणजे ती की हॉस्टेलमध्ये जे राहणारे एक बाबा त्यांच्याकरिता. जे बाहेर राहतात त्यांच्याकरिता.
त्या तीस चाळीस हजार रुपये येतात वाटत.
हा त्यांची त्याची तीस चाळीस हजार रुपये येती आणि नी अ राजे श्री शाहू महाराजाची ही कॉलेजला जाते स्कॉलरशिप.
अच्छा ठीक आय ना मग बरं आय ना उगी ते म्हणजे कुणाचं नाय कुणाचं काय आर्थिक परिस्थिती बिकट असली की थोडा ना फायदा
हा हा हा ते त्याचा फायदा होतीस हा त्याचा फायदा नक्कीच होतो त्या सर्वांना.
हम्म, एकूण म तुम्ही आता, हा
अ तुम्ही इंजिनिअरिंगचे क्षेत्र काऊन निवडलं? म्हणजे तुम्ही असं डॉ क्टर लाइन ला मेडिकल लाईन ला का गेले नाय?
डॉक्टर लाईनच कसं आता जे जगा मध्ये तुम्हाला माहिती हाय आता काय चालू आय ते नेट प्रोटेस्ट वगैरे पेपर फुटीचं हे ते. तर ते कसं होतं माहिती आय का की पेपर फक्त यावर्षीच समजलं लोकला पेपर फुटला म्हणून. ह्याच्या आधी दहा वर्ष झाल पेपर फुटत होता.
हा.
पण हे फक्त काय काय लोकायलाच माहित होतं पण या वर्षी ते थोडंसं कसं लोकांच्या नजरेस आलं त्यामुळं हे असा प्रॉब्लेम झाला त पहिले कसं होतं की ज्यांच्याकडे पैसा तेच नेटमध्ये काय ना करत होते कारण ते पेपर फुटतच हुता पहिली गोष्ट तर.
हा हा.
नीट चे- जे ट्युशन्स वगैरे त्याची फीस एक एक लाख रुपये आय राहण्याचा खाण्याचा खर्च एक एक लाख रुपय आय. आणि आणखी एक नीट मध्ये असा आय की तो पहिल्यांदा लागत नाय माणूस कधी प्रेशर मध्ये. त्याला दोनदा तीनदा रिपीटच लागतात मग ते पैसे करा त्यात पुन्हा ते सिल्याबस अवघड अस तसं. आणि मेन म्हणजे कसं की डॉक्टर होऊन होऊन काय होणार आय की किती डॉक्टरला किती रुपये पेमेंट असती एक लाख रुपये बास. पण काम किती राहते रात्रं अन् दिवस इंजिनिअरिंगला पण एक लाख रुपय पेमेंट आय पण शनिवार रयवार सुट्टी असती हाय की नाय.
हो ते त आहेच ना.
आणि बाकीचं कसं इंजिनिअरिंग ची फीस वगैरे इंजिनिअरिंग मला असं वाटते की करायला पाहिजे कोणी पण जे लय अभ्यासात हुशार आहे नाय ते इंजिनिअरिंग करू शकते आणि जे नय हु शार आहे ते पण इंजीनियरिंग करू शकते.
परिस्थिती पण देखील व्यू
हां म्हणजे स सगळ्यासाठी ऑप्शन आहे की इंजिनिअरिंग करू शकत काय काय कॉलेजची फीस पाच हजार आहे काय काय दहाची आहे काय कयची चाळीस आहे काय कायची एक लाख आहे तसं आहे पण मेडिकल मध्ये कसं माहिती आहे का की फीस डायरेक्ट ऐंशी हजारच्या वरच चालू होती.
हा म्हणजे मिडल क्लासची म्हणजे म्हंटलं गेलं तर कॅपॅसिटी नाहीच तेवढी.
नाही नाही नाही त्याची काहीच ते काहीच करू शकत नाहीत.
जरी आपण ती समजा पूर्ण जरी झाली आपली मेडिकल क्षेत्र जरी म्हणलं किंवा डॉक्टर लाइन जरी म पूर्ण झाली तरी आपली मेडिकल टाकायची किंवा डॉक्टर जरी म्हणलं तरी दवाखाना टाकायची. कॅपॅसिटीज पाहिजेत आणि ती मिडक क्लासचे हेच्यात तर होतच नाही वाटतं.
नाय ना चला मग ठीक आहे बोलू नंतर.
हो चालतय, चालतय ठीक आहे हो.